कट करून कट करा लागतय.
होय अजून दोन कॉल आयत.
हा किती किती मिनिटा दहा दहा मिनिट बोलत.
होय.
भारी धंदा हाय यो.
आणि काय आणि आणि गिली गावाला
हम.
दहा मिनट फोन करून असं पॉझिटिव्हाय दहा मिनट फोन करून पॉझिटिव्ह्हायं अंारत अससायला पाहिे
आता कितीच्या
हम्म बारा आट आज शेवट.
बारा आट उद्या सुट्टी ना.
उद्या हा परवा दिवशीपासून रात्रपाळी
होय आणि येतो म्हंटलास का आला नाइस.
ते हेच की जरा कामात तिकडे तिकडे पोरा गणपतीचा याता
काय ठरवलास या वर्षी डेकोरेशन
अ वो करने के बाद पता चल जायेगा. चालू आहे काम चालू आहे काम काम चालू आहे रस्ता बंद आहे तरी पण तरी पण तरी पण
हम् काय कराय लागलायस सांग तरी असं आम्ही काय तसं करत नाही रे एवढं मोठं आम्ही करत नाही
मोठ्ठं नाही आणि बारकं नाही ते केल्यावरच हाय ते करणार आहे काय मी मागच्या वेळेस केलेलं ते करता काय घरात लावता काय सगळं
काय
मागच्या वर्षी मी केलंत ते गजमुख लावत्यालं
थांब हं ते दिव्याला विचारतो मग ठेवलायस तसच सगळं ते
हाय तसच सगळं
आणि पिंकीला पाहिजे होत नव्ह मग काय झालं
पिंकी पिंकी काय मला सांगितली नव्हती बाई
आं
मला काही सांगायला नव्हती पिंकी
ती म्हंटली होती बाबा मला अ प देतो म्हंटलाय दादा म्हणून
मग तिला विचारतो थांब तिला पाहिजे काय तिला पाहिजे काय विचारतो
हा
मग बघू काय नाही आहे निवांत
हम्म मग आता ह्या वर्षी कुठं जाणार आहे
बघू तवाचं‌ तवा ठरवलं की कुठं जायचं होत नाही ते जगन्नाथपुरला माग जायच होतं दोन वर्षापूर्वी तवा काय झालं नाही त्यामुळं ठरवायचं नाही कुठं अचानक उठायचं आणि पळून जायचं आपण
हा हा
हा भाऊबिजच्या आदल्या दिवशी सांगतो मी कुठं जाणार आहे
तेव्हाच ठरवतोस काय
भाऊबीज दिवशीच जातोय नाही मी
आं
भाऊबीज दिवशीच जातोय गं तवाच एक तीन चार दिवस मिळत्यात नाही जायला मग आलं की आणि लगेच काम चालू हुतय पाच सहा दिवसचं सुट्टी असत्या त्यामुळं काय वेळ मिळत नाही म्हणून मग भाऊबीज दिवशीच जायचं
हम्म तरी यावर्षी मला वाटतंय बंद करणार नाहीतच कारण काम लई बंद झालं म्हणजे सारखं बंद हायच ह
बंद हाय काय आठ दहा दिवस बंद असतंय
तेच की आता मधी मधी सारखं लैई बंद होतं नाही सायजींग
हम्म बघुया आता काय केवढं बंद बंद असेल तेवढं बंद असंल आम्हाला काय आठ आठ दिवसांत आम्ही येतोय परत आठ दिवसच फीरतोय लैई लांब नसतय आठ दिवसात रिटर्न आम्ही आमच्या गावात आम्ही पण लैई दिवस बाहेर टिकत नाही ना आमचं, आमचं घर लागतंय आम्हाला
हा
कवा येऊन लोळू असं होतय बाहेर गेल्यावर
हां
बाहेर गेलं की कवा येऊन लुळू आमच्या आमच्या घरात हम्म ही पण ही जाईत नाही आमच्या बायकू पण जात नाही माहेरला बिहेरला राहायला एक दोन दिवस एवढाच विषय
हे पोरं पण आली नाहीत काय सुट्टीला
पोर हुतीत कि सुट्टीला या वेळेला तिकडेच. हा पोराना आता रोज आठ दहा दिवस राहिला बास लाव आमच आमचा तो म्हटला घरला त्याला पण आमच्या घराशिवाय दुसरं काय चालत नाही.
आं.
इधरा त्याला पण आमच्या घराशिवाय दुसर कुठ चालत नाही आथर्व लाशौर्य तेवढं राहतोय तिथ खेळाय गावतय पोर हाइत हे ते
ह त्या अथर्वला सवय नाहीये ना इकडे.
हा त्याला गमत नाही तो त्याला तो शौर्य जमवून घेत नाही.
मग भाडणं लागतात काय?
त्यो मोठ्याच्यातनी त्यांच त्यांच खेळत असतोय. ह्यो कुठ ह्याला खेळायला घेणार त्यामुळ हा त्या
ह्.
हम्म.
मग
काय नाही.
तरी दोघांत किती दोन तीन वर्षाचा फरक आहे ना
हा.
दोघात दो ते तीन वर्ष दोन तीन वर्षाचा मोठा आहे ना अथर्व श्री आपलं शौर्य
तीन वर्षां तीन वर्षां
तीन वर्षान मोठाय हम्म
हम्म त्योक्ष दोन हजार अकरा हि दोन हजार तेरा
तरी एवढं नाही तरी दिव्या आणि समर्थ मध्ये चार वर्षात आहे श्री आणि यश तर पाच वर्ष
हमम तीज् खर जरा बारकी मोठी वाटत्यात तर ही दोघं तेवढीच वाटत्यात.
ती अरे त्यो उंचीला आहे ना.
हा तर उंचीला असल्या
उंचीला हाय श्री हेची उंची नाहीये शौर्यची उंची नाहीये.
हाईट नाही.
नाही हा.
त्यो उंचीला असल्या मुळ हि दोघच होय नववीला
हा.
आता नववी पुढच्या वर्षी दहावी काय उजड पाडत्यात बघू त्याच्या आईला आम्ही अजून दवीत इतन बाहेर पडलो
हम्म तू काय दहावीला आता शाळेला आता जातोस काय
आलोय अजून वाटतंयग आम्हाला दहावीला असल्यावर
हम्म
पोरं अजुन पोरं आता आलीत दहावी पतर
हम्म शाळा चालू झाल्या कि
मग काय?
अ समर्थची पण चालू झालय ह
समर्थ कॉलेज
होय कॉलेज चालू झालय कि आता महिना पंधरा दिवस झालंय कि चालू
हा.
हम्म.
काम करत करतो का काम सोडला.
ते सोडलंय आता तो जो ते म्हणजे जो शिकतय की नाही ते शिकतोय त्याच कामाला त्याला घ घलायचं. त्याला त्या हा त्या तेच करायला त्याला पाठवायचं तो म्हटला तेच करतो म्हणून आणि तेच म्हणजे ते शिकलं तरच ते त्याला पुढे उपयोग होत रे नाही तर तो शिकणार आहे आणि आपण करणार एक मग त्याचा उपयोग
हा हा.
हा. मग इलेक्ट्रिकलच्या ह्याला घातले ना त्याला
हा हा हा.
हो मता हे हे दोन वर्ष झाली. त पुढा आणि हा आहेय पुढानी हच्यात पण मी ग्रॅज्युएट आहे
हा
हा
का नाही इथ झालं कोल्हापूरला अऍडमिशन ठ
कोल्हापूरला नाही घेणार कोल्हापूरला काय होतंय येन जाऊन लांब पडते रे स्टँड वर सायबरला जायचं सायबरग तिथन पुढे म्हणजे प्रवासलाय होतय तो
मग कुठे येणार हो ते
जयसिंगपूरला जे जे जय मकदुमला
जटला तर नाही माडम
ते अजून त्यांच चालू व्हायचंय नाव देऊन आल्या्या खरं अजून चालू व्हायचंय
हम्म हम्म
हम् कोल्हापूरात सगळेच कॉलेज असं लांबच पडतात तिथन जवळ काय असेल नाही हा कॉलेज सगळं लय लांब लांबाई
इ्या इतकीे खरं सारखं पाच
अरे यसट ह आहेत पण ते प्रवास नाहीई होतं रे हितनं मग टायमातच बाहेर पडायला पाहिजे हिनं लई लवकर मग बाहेर पडायला पाहिजे म
इथन पण आहेत की एट टाइम टू टाइम त्यामुळे काय फरक पडत
तसच जयसिंगपूरला कस स्टँडच्या समोर म्हणजे आता ते स्टँडच्या आत मग गेल नाही ते समोर आत रस्ता गेलाय बघ जयसिंगपूरला हा तिथंच ते कॉलेज आहे लय लांब जाय ण त इ त निघाली तर ती कॉलेजमध्येध्ये लगेच पुजते तसं हे त्याला कसं दीड सकाळी लवकर तास दीड तास आधी श उजणे जायला का
दीड दोन तास आहे
हा आधी लवक पाहिजे त्या सकाळी नऊ वाजता कॉलेज मध्ये हिला सात वाजता घरातून बाहेर पाठाला पाहिजे मग आणि संध्याकाळी आठ वाजून जाणार
हो अभ्यास कवा करायचा त्या
हा मग ते हथन कसं ते साडेचारला सुटतंय म्हणजे साडेपाच सहा वाजेपर्यंत घर
ठी का हा च आणि काय नाही निवतय तुमचा टाइम किती झाला आठ साडेआठ मिनिटे झाले.
साडेआठ मिनिटे झाली हा आणि.
गेली आता नांदायला आता बघू आता बघू पोर बिर कवा मोठीे होते्या तवा.
हा पा घेऊन येतोस काय.
ह त्याला घेवून येईन.
हम्.
एकाला दोन आहेत बघ्या काय उजेड पाडत.
खराच का न व्यवहार झाला ना सगळा जागेचा.
कुठलं.
आता जागा घेतला कस.
ते जागा घेतल्याल ते गलं परत. ते जरा मालकाला काहीत पैसे लागणार होत मग सगळ्यां जेवढं घे. नाही त्या सगळ्यांचंच पलॉट परत देऊन सला दुसरीकडे घेऊया म्हटलं तर बघया कवा. ते पैस, पैसे जरा मालकने घाठ. दयायला लागल सगळं म ते मधी. त्या पार्टनर त्यांचा आजार पडला दुसरीकडे सायजिंग घेतलेली त्याला झालता कॅन्सर.
हा.
त्याला पण याना पैसे द आणि बाकी पार्टेवाल्यांच पैसे दे द्यायच होतं हे होतं तेवतं. त्यामुळे ते हे केलं परत. पैसे द्यायचे आहेत मला होय होय होय मालकनाच पैसे द्यायेत.
हा.
ते जरा गेल परत बघू आणि बघाय लागल कुठ तर कुठं तर. अजून आपल्या बजेटमध्ये काही मिळे ना मिळेल त्या वेळ घ्यायचं.
हा मी म्हंटलं बरं झालं घेतल्या.
गोल घेतला घेणार नाही थोड परत. थोड्या दिवसात बघू ना होय आता बघू. त्यामध्ये आता तेवढंच काय नाही पाच सशेुपये सातशे रुपये सातशे रुपये आसपास कुठं राहा का बघून घ्या. बघितलं दोन तीन ते काय पसन पडाय नाही जरा बघू आता अलीकड पलीकडे. ते जास्त हजार रुपये आठशे रुपये आता आहे तिकडे.
आठ वय आठ ला आहे म्हटलं सात साडेसात पर्यंत देत.
तेवढच होय जास्त तेवढं लई कमी होणार नाही. तिच्या्या हिन जावान घेतल्याक नाही पिंकीच्या ति बघितलास तू?
हां.
ती येणे ना येण्याची जाागा तर मागायच नाही जरा मी घेतले ती इंडस्ट्री नव होती.
मग हे बिगर आहे नाही प्लॉट होता.
क रहिवास क्षेत्रात होत तर ते वेगळंच होतं गेलं गेलं.
हम्म. हम्म.
यच दुसरकडे नाही नाही कमजूल कबजू नाही आमच्याकडेच घय. ये दहा मिनटं होन गेलं बघ.
ककटतस.